कि तो कोनचा होता ना तुम्हाला स्वयपाकायला लागच असंल
हा सोयपाक करच आहे आहे म ती
ना अजून फ पुद्या मग दुसरंहा अजूं कोणाला नाही नाही तस नाही राहते कोणाला? लावायचे.
नाही आ म्हण लिस्ट टाखल होती पहिले, आता चालत कोणाला म्हणवढ कार्यावी त्यालाच लावायच नाही आ म्हण लिस्ट लिस्टखल होती आम्हाला
नाही नाही आता आमच्याकडच बाय कोणाला लावली होती. ज्यांच्याकडे कार्या ऍप ये ना त्यांनाच जात त्यामुफण
ह मग घ ते लिस्ट लिऊन पाठवलेली त्यांनी एक कार्य अँप आहे म्हणे त्याला कॉल कर.
हा नाही आता तस नाही ना त्याना सांगितलंच्यान सगळं कार्या ऍप ओपन आहे प्रोफाईल कुठं आहे? त्यांनाच फोन करा म्हणून
तमला हां आता ती बरी का
हा बरी आहे.
स्वयपाक च काम हाणा तेच करत होते पहिले
तुम्ही दोघी जणी असल ना उबजी कस कि पण दो गना मिळून बसायच पासबुक जवळ घ्यायच पासबुक हा हा महिना झाला का लिपिक केली ल्याल लावते मी महिना झाला का लिपिकेली ल्याल लावते ना?
आता लिपिका निवडली मी भी आज या महिन्या कून चालू कर तिला बोलवून घे नाही्या बरबर
तिर ला आधी थोडी फार देऊन द्यायची एक दोन महिना झाला. का एक दोन महिन्याच तील पेमेंट देऊन द्यायचं मंग तिला लाल सा हात बसला ग खुद बस होत ना हम् एकदा हात चालू द्यायचा
आता उद्यापासून लागते तयारील मी तने घेऊनसनी
तिला बोलायल लावायचं कही? आण मंग बोलक्या बाय कोण राहती?
आता तिनं समजा रेकॉर्ड लिहिले अ त् त तिला प्रास द्युन द्यायची समजा, वर्षभरात ग्रामसंघात किती खर्च झाला किती आले, किती केले, हे तील माहीत राहींना. तिल निवडू द्या ना आपण तिला तरी ब्यां आत तुम्ही दोन हजार तेवीस-चोवीस चं लिहाय लावशाल ना?
मला
पण दोन हजार पंचवीस च तर लिहायला लावशिल ना तिला
हा दोन हजार पंचवीस लिहाय लावून तिला आतापर्यंत आणीन मी लिहून
कळना लिहून द्यायच का कागदावर तील मनायच थोडस पाठ कर म्हना बाई कागद हातात नाही द्यायचे. नही माक तेच आम्ही घेतले तेथसरवांनी आइ यांवेळेस जाऊ दे आणि पुढच्यावेळेस कागद हातात बसले बाई जेवून
ह
पण म ते आपल्याला बोलायला नाही चालत ना तिथ त्याच्या मूळ म्हणलं तुम्हाला त्यानला हेना थोडं पाठी कराला चालाल मी यक फोन लावते तुम्हाला मोकळ कर यक फोन लावते अन् तुम्हाला मोकळं करते म्हनल मी
नाही नाही बोला करते मी आजून टाइम आहे ना
यक फोन लावतेन माज मी बाकीन मग
हॅलो